हॅलो.
हम्म काय चाललं?
काही नाही स्वयंपाक.
अच्छा कशा आहात?
नाही मजेत तुमचा झाला का स्वयंपाक वगैरे?
हो स्वयंपाक वगैरे झाला. मुलीला शाळेत सोडून आले.
अच्छे
बाकी मग काय पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्या इकडे
पाऊस नाही आता ऊनच पडलाय खूप
काय काय
पाऊस नाहीये म्हटले ऊन्हच आहे ऊन पडले ऊन
हा आमच्या इकडे पण ऊनच पडलंय पावसाचा काही पावसाळ्याचे दिवस आहे पण असं वाटत नाही आता पाऊस आहे
हो ना वाटतच नाहीजे सोमनाच लागलाय मे महिन्यात
हो दोन तीन दिवस फक्त भरपूर पाऊस पडला नंतर आता काय एकदम शांतताच
हो ना
हम्म
तुमचं घ
हम् हम्म हो कामा आवर नाही स्वयंपाक झाला मुलं शाळेत गेली
हा हा
तुमचे
माझी पणनावरला आज मुलीचं कॉलेज सुरू नाही झालं मुलगा गेला सकाळी जातो तो ल कात आणि मुलीच अजून चाली कॉलेज काही सुरू झालं नाही
हां हम्म
आणि
बाकी का काहीच म आता काही कुठे मी घरी काय नाही घरीच असते बाळांना सांभाळायचं
हा
घरातलं आवरायचं त्याच्यातच आखा दिवस जातो आता नवीन काही करायचं चांगले बघू क्लासेस वगैरे जॉईन करू किंवा काय हो काहीतरी ऍक्टिव्हटी पाहिजेच आपली स्वतःच काहीतरी आणि नवीन नवीन कला शिकल्या कि त्या काही वाया जात नाही हो तुम्ही काय करता
मी काही नाही मी ल घरीच असते हाऊस वाईफ आहे आणि काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवते मी स्किन केअर हेड केेअर वगैरे
हम्म मी आधी करायचे पार्ट टाइम जॉब
अच्छा
पण मग आता सध्यानंतर मुलांमुळे नव्हतं जमत घरात लक्ष द्यायला मुलांकडे कोणी नाही
ह् काय असले तरी काही असले तरी काही देत नाही कोणी
हो ते तर आहे सगळ्यांच्या हातात सगळं लागत
हो
हम्म ते आता कुठे एवढ्याच फिरायला वगैरे गेल्या होता का
नाही हो कसला जमतोय स्कूल सुरू झाल्यावर काही नाही सगळं जे आहे ते सुट त्यांना दिस मुलांना सुट्टा असलं कीतीवत
हो आमच इ तसाच सुट्ट्या असल्या की मग पण आम्ही आता वर्षातून जात असतो एकदा देव दर्शन वगैरे असं
आम्ही गेलो होतो मागे आम्ही ना कोकणला गेलोतो कोकणात बीच वगैरे बीच वर गेलो होतो आम्ही, हो खूप छान आहे.
पण मग ते सगळं नॉनव्हेज वगैरेच असेल तिकडं?
हो नॉनव्हेज च कोकणात कोकनं म्हटल्यावर नॉनव्हेज येईल ना! खूप छान पण त्यांची टेस्टच वेगळी असते ओ ते सगळं त्यांच आहे ना ते दूध नारळाच्या दुधात बनवतात ते.
हो!
फिश म्हणा सगळे आणि फिशचे सगळे प्रकार खायला भेटतात.
हम्म!
जे जे खातात नॉनव्हेज, नाही का अरे बाप इतकी छान म्हणजे ना!
त्यांचे तिकडचा तो कोकणातला स्वयंपाक इतका छान असतो त्यांचा बाबरे!
असं म्हणजे रोज खाल्लं ना तरी मन भरत नाही आपलं.
हम्म माझं ते तसच होऊन जात कुठे जायचं असल का मग ते नॉन व्हेजच्या ठिकाणी गेलं का मग इच्छा होत नाही खायची. कधी खाल्लच नाही ना आज पर्यंत.
नाही का ट्राय पण नाही केलं का कधी? नाही का त्यांची ते मस्त ताजे ताजे फिश आणून ते भाजी करायची फ्राय करायचे. इतक छान म्हणजे असं ग आपण कधीच ज्या कधीच इकडे असं किती भारी करा पण एवढी भारी टेस्ट तेेत नाही असा
हो!
आणि त्यांची ती सोलकडी असते ते दुध हम् नारळाची दुधाची ती तर इतकी सुंदर लागते. हो खूप छान लाग
ती खूप मस्त लागते. पण घरी जमतच नाही तशी केली की.
नाही नाही त्यांचं ते करायची पद्धतच वेगळी आणि ते कसं ज्याच्या त्याच्या हात ताला चव असते ना!
प्रत्येकाच्या हाताला वेगळी चव अस ते, आणि त्यांची कराईची पद्धत हम्म! त्यांची करायची पद्धत पण वेगळी असते काहीतरी.
हम्म!
हम्म त्याच्यामुळे ते वेगळीच टेस्ट लागते तिकडची. आणि प्रत्येक हॉटेल मध्ये गेलं का तेच भेटत दुसरं काहीच भेटत नाही. नॉनव्हेज हा नॉन व्हेजवाल्यांचा प्रश्न पडून जातो की काय मागु! नॉनव्हेज वाल्या ला ना तिथं हे असत रशी पातोड्याची भाजी कंपल्सरी ती एकच भाजी त्यांच्याकडे भेटेल.
नॉनव्हेज का व्हेज?
नॉनव्हेज वाल्यांनला.
अच्छा!
नॉन व्हेजवाल्यांसाठी बनते मी जे खात नाय त्यांच्यासाठी रशी पातोडीची भाजी असते त्यांची हम्म त्यांनी एवढं मोठी पातेल करून ठेवलेली असते ती हॉट
हम् पण त्याची चव पण आहे ना नॉनव्हेज सारखी लागते कारण त्यांचे मसाले वेगरे ते तेच वापरतात ना
नाही नाही मसाले वगैरे तेच नाही वापरत ते पण अ नाही नॉन व्हेजच नाही वापरत हो त्याला छान लागत होत ते आम्ही घेतलं होतं एकदा ना आम्ही खाल्लेली म्हणून मी सांगते तुम्हाला असं काही नाही. ते पण त्यांना पण हे असतील ते कशाला पाप करतील नाही का. आपण एवढं पाळतो त्यांनी बीन करायचं नाही नाही वेगळंच त्यांचं ते वेगळेच असत भाजी बन बनवण्याची पद्धती रशी पातोळ्याची भाजी असते त्यांची तिकडे
हा जावंला व्हेज गेली का ट्राय
हा जा खरंच कोकणात जा गे गेल कोकणात एकदम भारी अहो एकदम माणूस आहे ना रिफ्रेशच होऊन येतं लगेच
तेच आणि आता बघू पुढच आता म्हणजे कधी नेतात. पण आता तर आमचं चांगलं देवदर्शनालाच जायचं हो आमचं कस कुलदैवतला जात असतो ना दरवर्षी सगळीजण हं जेजुरी तुळजापूर अस फिरत असतो म आमचे खूप मोठा ग्रुप असतो घरची सगळी फॅमिली
खोल ये मावशींन ची ती हा
हॅलो
म कधी जाणारयेत तुम्ही
आता चाललंय ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जायचं. ते कसं मुलांच्या सुट्टया आम्ही कधी जातो जेव्हा सुट्टया असतात ना तेव्हा नाही जायच. तेव्हा गेलं ना की खूप गर्दी असते मग आपल्याला असं मन मन भरून जे दर्शन करायचं असतं ना ते दर्शनच होत नाही. म त्याच्यामुळे काय हा जे मुलांच्या पेपरच्या आधीच जायचं. आता दिवाळीच्या वेळेस पण फिरायला जायचं असलं ना आम्ही दिवाळीच्या सु सुट्टयामध्ये जातो फ्री मुलांचे पेपर व्हायच्या आधीच जातो. म्हणजे मग तेव्हा गर्दीचं नसते आपलं असं डोळ्यांचं पान पिढेलं असं छान दर्शन होतं.
हो ना हा तेव्हाच जायला पाहिजे खरं म्हणजे कशी गर्दी पण नाही राहत आणि मला सोपत माणूस हे करत नाही का
हम्म आणि वेळ देता येतो तिथे बसता येत.
हो गेल्याच काहीतरी हम्म एवढ्या लांब जायच काहीतरी सार्थक होतो बा त्याज नाही काय नाय त काय मग गे
आणि गर्दी नाही राहत ना मुलं राहतात लहान. म गर्दीमध्ये चिडचिड करतात त तेव्हा गर्दी ही नसते.
बर हं हम्म
मग काय गर असं गर्दीच्या वेळेस गेलं ना की आपलं रूम भेटणार नाही खाण्यात म्हणजे खाण्यापिण्याच्या ठिकाणी आपल्याला वेटिंग करावं लागतं.
हो.
ते मंदिरात आपण जातो तिथे पण वेटिंग मध्ये लाईन लाईनीमध्ये मग दोन, दोन, तीन, तीन तास उभ राहावं लागतं.
हो.
त्याच्यामुळे मग आम्ही सुट्यांमध्ये जातच नाही असं कुठे जायचं असलका बाकीच फिरायला जातो. पण देवदर्शनाच्या वेळेस आहेना. त्यामुळे जातच नाही हम्म.
आम्ही तर आम्ही सुट्टयांमध्येच जातो पण आम्ही ना गर्दीच्या ठिकाणी नाही जात. असं ऑड ऑड ठीक आहे नाही जायच.
हम्म बाकीच्याचं पण जजमेंट घ्यावं लागत.
हो..
हम्म. आम्ही तर कसं जेजुरी, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर असं सगळं जातो आणि सगळ शेवटी मग तो यायला जातो प्रताप गडावर.
हम्म हम्म.
तुम्ही एकदा जाऊन या प्रतापगडावर एकदम मस्त तिथलं जेवण पण खूप छान आहे बरं का. म्हणजे तिकडचे मसालेच वेगळे आहेत. हा म्हणजे आपण एक पिठलं, भाकरी अ गरम, गरम एकदम मस्त तांदळाची भाकर वगैरे देतात ना.
हा हो हो तिथं तेच आहे अ माझी मुलगी गेली होती तेव्हा तिने तेच खाल्लं होतं तिथं ती अजून आठवण काढते. ओक थँ्यू
एकदम मस्त वेगवेगळे व्हरायटी असतात तिथे म्हणजे असं पिटल पण करतात परत आपलं हे म्हणतं ना आपण भरी वांग्याच काळ्या मसाल्याच्या भाज्या ठेचा भाकर म्हणजे आपण जे सांगू ना त्यांना म ते करून देतात. तस लगेच हम्म.
ते महाराष्ट्रीयन जेवण. है ना.. हम्म हम्म महाराष्ट्रियन जेवान असत तिथ.
हम्म आता पावसाचे पण म्हणजे आता तरी पाऊस नाही म्हणून. नाहीतर पावसाच पण असं कुठे मध्ये अधी असं ऑड ठिकाणी गेलो ना असं तिथे धबधबे वगैरे तिथे पण असं गरम, गरम छान वेळेवर करून देतात.
हां ना.
हो..
हम्म तिथेच का?
हो तिथेच बनवून देतात ना आता हे त्र्यंबकेश्वर साईडला आहेना नाशिक मध्ये तिथे पण म्हणजे खूप आता हे थॅटच आहेत. ना म्हणजे पाऊस पडला की लोक तिकडेच जातात फिरायला.
हो तिकडे जातात. अंजनेरीला वगैरे अंजनेरी पर्वत आणि त्र्यंबकेश्वर.
हम्म इथे पण असाच आपल्याला फक्त ना माहिती पाहिजे म्हणजे त्या एरियाची वगैरे तिथे कोण आहे. काय बनवतो तिथे स्पेशालिटी काय किंवा हम्म.
हम्म पण ते पावसाळ्यातच जायल माझ्या तिकडे
हो तिथे पावसाळ जायाला मस्त गरम, गरम भजी हे ते...
हा हा.
मी तर खायचे खूप शौकीन आहे असं बाहेरच हो हो.
ह
हम्
झालेय ताई आपले दहा मिनिट
हॅलो
हा झालाय म्हंटले टाईम संपलाय असं हो चालेल हो पंरत करू बाय बाय